हॅलो, हा बोला ताई. कायी त नाई, दावखान्यात आलो जेडगावले.
हाव काय? मंगा फोन कॉल केलावता मंग दवाखान्यात होत्या का?
नायी, ॲटोमंदे होतो.
हाव काय?
हंम.
खूप दूर गेला जळगावले.
हो ना, हे पोरीचा दावाखाना चालू आय. हं.
हम्म, फ्री आआत का नाही म?
हा फ्री आऊ ना, बोला ना, हही याच्यासाठी काय? फ्री राआयचं का?
हम्, कायाय? मुलीला काय झालं?
ते ऍसिडिच्या जग मा झाले दिले लिवर पाशी, हं हं आजरून.
हं, मग आता बरी हाय तब्येत?
हो आता बरी आहे. आता लास्ट डे आहे आता.
हाव काय?
हं.
नाश्ता पाणी झालं?
हो. नाश्ता पाणी करून आलो मी.
हाव का? हं. बाकी मग?
अं
बाकी
बाकी काहीच नाही बघ. आता हेच चालू आहे, दखान्याच चार पाच दिवस झाले.
हाव ना.
हं हं
मग, जळगाव दूर नाही पडत वार खेळून.
नाही. मी आईच्या घरी थांबल हो.
हाव काय?
चार पाच दिवस इथंच होती. माझी सासू असते जळगाव मध्ये.
हां
तर चार दिवस ताईच्या घरी होती. रात्री आईच्या घरी गेली, आता तिथून आली.
हाव काय? म्हणून फ्री होत्या. तेच तर म्हटलं घरी असलं की, एवढं फ्री नाही राहत ना कोणी?
नाही. घरी एवढी काही गडबड नाही. आमच्या माग हं हं पाण्या सुट्या घरा
आता मगं रस्त्याने चालल्या का?
हं. आज रस्त्यानच ह दाखवूनच जा आता.
बाकी
बाकी तर काही नाही. पाहत म्हणजे तवा मी हं, आज नाही कालच झाला, माझा टास्क कंप्लीट झाला.
हां, आले का मग पैसे?
पैसे नाही आले. ते आता तुमचे जे बाकीच्या महिला आहेत ना ते जी पूर्ण झाल्याशिवाय नाही येतील ना!
हो ना सगळयाच पूर्ण झाल्यावर भेटतील. तसं पेमेंट दिसत असतील ना मग किती आहे?
ते नाही दिसलं बाई पेमेंट वेमेंट, तर काही नाही दिसू राहिल.
बाकीच्यांचे दिसले. पण आमच्या ईथे बायाचे दिसले.
हाव काय? आमचं नाही दिसलं बाई!
मग, किती किती सेकंद बोलला तुम्ही?
आम्ही असं दहा पंधरा सेकंद, दहा सेकंदाच्या वर पाहिजे तो कॉल फक्त
अं, त्याच्यामध्ये दाखवला आहे दहा मिनिटेच, दहा मिनिट बोला.
हां काही नाही मग, ते तरी त्याच्याति हंड म्हणजे कोण फोन नाही उचलला तरी, ते सबमिट होऊन जातात.
हाव ना. फोन नाही उचलला तर, आपल्या इकडून रिंग तर नाही जात. फक्त सायलेंट
हम्म नाही माच्यावर रिंग येते गाणं वाजते त्याच्यात.
आ हा म्हणजे दुसर्या इकून आपल्याला रिंग येते.
हा
पण आपण समजा आता मी तुम्हाला फोन लावला ना रिंग जात नाही.
हा नाही तसं नाही जात.
हम्म
बरं ठीक आहे ताई मग नंतर लावलं तर चालते परत मी दवाखान्यात.
हाव हाव ठीक आहे ठीक आहे.
हा